हॅलो! हॅलो! हॅलो!
ऐकु नाही येतंय?
येतेय काय ऐकायला?
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो, येतय
हॅलो,
हॅलो
हा तुम्हाला येतोय आवाज,
काय येतोय, तुम्हाला
हा येतोय,
काय कराय लागलाय.
काय नाही बघा आवरायचं चाललंय.
स्वयंपाक
स्वयंपाक कराय लागलोय. आत्ताच चालूच केलंय, भाकरी करायला लागलोय. लाडू रडायला लागलीया. तिला एक भाकरी करून देणार, खातीया शांत बसतीया.
बर बर मी पण चारलय. पिल्लूला चारायला. हाय तिला चाराय लागलोय आता,
हम्म, अभ्यास करतीया काय? शाळेसन आल्यावर
होय, ए बी सी डी लिहितीया. परतची बुक आणलीय. अ शुद्धलेखन लिहिलेली. उठ लिहवत बसतीया. पेन सेम टू सेम तसं गिरवत्या सगळं,
हा हा
हा आणि काय मग? पोर काय कराय लागल्यात.
काय नाही बघा, पोर निववाांत आहेत. सगळी व्यवस्थित आहेत. आता शाळेसन आल्यात. म्हणजे उशीर आल्यात शाळेसन, थोड्या वेळ खेळी आता बार बारक्याचा झालाय अभ्यास सगळा, अजून मोठा अभ्यास करणार आहे.
हा हा त्याच ती कसली परीक्षा होती. ती झाली का?
नाही. आता फॉर्म भरून घेतल्या तर इथन पुढं त्या परीक्षेचं बघायचं. नवोदयच्या पेपरला बसला. म आता तिचं पुस्तक बिस्तक आणायला सांगितलंय की, आणायचं की आता पुस्तक फी परीक्षा फी भरून घेतली आज,
हा हा कुठले कुठले विषय आहेत. त्यात मग,
आपल्या सगळ्या बुद्धिमत्ता परत इंग्रज जी, गणित, आणि सायन्स घेतलय त्यामुळे सगळ इंग्लिशमध्येच हाय, ते जरा अवघड
मग काय प्रॉब्लेम हा काय प्रॉब्लेम आला तर मला फोन करत जावा.
तुम्ही हाय म्हणून तर बसवलाय तुमच्या जीवावर त्याला नवोदयला बसवलय इंग्लिशच मला मग टेन्शन येतंय ओ. माझा जरा इं ज्मा होतो होतोय ना एखादा प्रश्न तुम्हाला विचारा येते फोन कराय येतय.
म्हणूनच बस
हा हा हा.
म रिषभला काय ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी आहे, रिषभला
रिषभ आता त्याच स्कूलमध्ये आहे ना आधीच होता त्याच?
होय त्याच्यातच आहे, आभी तेवढं अ म्हणजे तिच्या स्कूलचं नाव काहीतरी आहे तिथं घातलंय. तिकड शिक्षण वगैरे चांगलं आहे आणि पहिला हे पण त्या शाळेत शिकल्यात ना हे सांगायचे आमच्या टायमाला पट लई असायच, म्हणजे सत्तावन सत्तावन आठ्ठवन आठ्ठवन पोर असायची, आता अभीच्या वर्गात लई पोरं नाही सव्वीस सत्तावीसच पोर हायती. पहिला
हा हा हा.
मुली मुली मुली आमच्या टाइमला पण शाळेचा पट लई असायचं ना हा. तिथं लक्ष राहतय ओ शिक्षकांचं.
कमी असायच्या ना हा शाळा कमी असतात होत्या ना त्यावेळेला त्यामुळे पट जास्त होता, आता शाळा जास्त झाल्या त्यामुळे पट कमी आहेत. पण पट जिथं कमी असतोय ना तिथं शिक्ष शिक्षकांचं लक्ष जास्त असतय.
आता ईषाच्या वर्ग फक्त सतच मुलं सात जण आहे ना?
मग त्याच्याकडे उलट जास्त लक्ष.
हा त्याच्याकडे उलट जास्त लक्ष असतय आणि आता जरा सर पण म्हणजे कस हाय माहित्या का त्यांच्या शाळेच दोनच च वर्ग आहे, पहिली ते चौथी आणि पहिली ते चौथीत दोन वर्ग आहेत. तिसरी आणि पहिली एकात असत्या आणि दुसरी आणि चौथी एकत असत्या मग त्यामुळे शिक्षकांचं लक्ष व्यवस्थित राहतय ओ शिकवत्यात चांगलं आणि पोरं पण लई नाहीत. पहिलीला आता मला वाटतं फक्त चारच पोर असतील चार नाहीतर पाच फक्त चौथीचाच पट ह्या वेळेस जास्त आहे नाहीतर पो र लई नाहीत, अभि होता ना चौथीला तवा अभिचा पण पट किती होता माहिय का तुम्हाला सांगु का पाच जणच होती तीन पोर तीन पोरी आणि दोन पोर, त्यामुळे संग सगळ्यांच लक्ष व्यवस्थित राहत होत, अभ्यासातच फक्त जरा इंग्लिश कच आहे त्याच पण आता शिकवतोय बघूया आता कसं कसं होतंय, बस सवलय परीक्षेला सर म्हणले बसवा काय आपल्याला कुठ हा सर म्हणले बसवा आपल्याला काय पदवी घ्यायची आहे का आपण त्यातन ज्ञान मिळतंय.
होय ते प्रॅक्टिस होत्यात ओ पोरांना परत
आणि ह्याचा क्लासमेट होता ना, तो शिक्षक आहे इंग्लिशला. आभीला मग त्यामुळे मला इंग्लिशच एवढं काय वाटत नाही. ते हेनी सांगितलंय त्यांना लक्ष दे म्हणून आता बघया आत्ता सुरुवात झाल्या आत्ता महिना झालाय जरा मुवमेंट आहेत वेगळ्या
हम् हम्.
बघुया आता कसं कसं होतय.
हम्म हम्म हम्म, पिल्लूच पण हाय आता एवढं वर्ष इथं बघायचं पुढच् ्यावर्षी मग दुसऱ्या स्कूल मध्ये हॅलो येतय का ऐकायला?
हा येतय मग पुढं अ म्हणजे आता पिलीला त्यालाच घालणार. दिला तुम्ही
नाही डीगरजला
हॅलो! डीगी
हॅलो!
पण ये हा
हम्म, आवाज पुढं माघ व्हाय लागलाय वाटतं, हम्म
हा डीगरजला पण चांगलं आहे आम्ही शिकलो सगळी या आश्रम शाळेत आता तुमची पोर म्हणजे आता आपली पिढी आता हायस स्कूल मध्ये शिका लालेत सगळी. हा आम्ही मराठी शाळेतन शिकलो.
पिढी बदलत जाईल तसं.
होय की, आता जास्त पुढ जाणार ना आपण.
हम्म, पुढचं शिक्षण तसं आहे ना.
हा आता शौर्य शौर्य आणि स्वरा इंग्लिश मिडियमला आहेत की नाही दोघं. माझ्या जावेची मुलं, आता तू तुम्हाला सांगतो शौर्यला म्हणजे शेवटच्या दिवशी, म्हणजे तेझ ती पहिली सिनियर के जी असते ना, ते, तेच शेवट च्या दिवशी स्टार मिळालेल स्वरा आता जाऊन शाळेत महिना सुद्धा झाला नाही स्वराला स्टार मिळालय. तेच्यात ते स्टार अस तेन त्याच्यावर फोटो असतोय तिझा लय अभ्यासाला हुशार आहे, शौर्य मा खातोय तरी अभ्यास करत नाही, दोघं पण आयडियल लाच हायत.
त्याला घा तिला घातल एवढ्या लवकर?
होय घेतलं की तिसर वर्ष पूर्ण झाल्यावर इंग्लिश मिडियमला घेतो.
नाही पिल्लूला पण घेत होते पण आम्हीच घातलं नाही अडीच वर्षात घेत्यात. तिथे किती कुठलं पार्टन आहे त्यांचं एस एस सी पार्टन आहे का सी बी ए सी पार्टन आहे?
तेवढं काय मला माहित नाही ग, बहुतेक एसीसीच आहे सीबीएससी नाही. बहुतेक एसीसी ये.
हं किती फीस ये?
फीजच पण काय मला माहित नाही ते त्यांचतेनी बघ त्यात त्यामुळे काय माहित नाही ओ, फक्त गाडीचं भाड तेवढ हाय बगा गाडी च भाड तीन हजार रुपयेय, सकाळी न्यायच आणि आणून सोडायचं. आणि इथून पण येऊन घेऊन जात नाहीत, तिथं हायवेला नेऊन सोडायची. पोर मग तिथन घेऊन जाणार, कमी करत भा म्हणजे भाडं कमी करू ना नाय करू, खरं ही आता गा तिला भाडं देतोय म्हंटल्यावर इथपर्यंत येऊन घेऊन जाण त्याला भाग आहे कनाय, नाही येत. हिथ हायवेला आणून सोडा म्हणतोय. ना आम्हाला हायवे पासून किती पंधरा मिनिटात जायला येतंय.
तिथंच निहुन सोडायचं कशाला गाडीवर हे करायचं.
किती वाहिनी किती वाजले ओ?
दुसरा अ फोन करा ते आल्याला दुसरा, अजून तीन मिनिटं फक्त. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! ए दिदींनी घेतलि.